हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
येतोय मॅडम बोल ना. खूप दिवसानंतर कॉल केलाय तुम्ही आम्हाला
काय करता टायमिंगच नाही भेटत काय करता
कसं काय आठवण आलं तुम्हांला आज फोन करण्यासाठी
काय नाही तब्येत पाणी विचारायला फोन केला मी
बस पत्र पाठवून दिलं असत. आम्ही उत्तर देऊन दिलं असत.
पत्रचं पत्रच आता इकड, तिकड पोस्ट ऑफिसला जायचं. परत पाठवायचं म्हणून कॉलेज करून
पोस्ट मण येतो घरापर्यंत पोच करायला म.
कधी पाठवलं नाही त्याच्यामुळे माहितीच नाही हो.
ह आम्ही पाठवलं असत. तुम्ही सांगायला पाहिजे होतं आम्हाला बरोबर पोचून दिलं असतं तुमच्या घरापर्यंत.
हो ना काय म्हणते तब्येत वगैरे तुमची.
अ आमची तब्येत सध्या डोकं दुखून राहिलय हळूहळू ताप येतोय.
घेतले असते ना टॅब्लेट वगैरे काही जवळपास असतं तर घेतलं असतना.
आम्हाला गोळ्या नावाचा प्रकार आवडत नाही.
झंडू बाम लावून घ्या बाई.
ते घाणेरडे वास आम्हाला सहन होत नाहीत.
तेल लावून घ्या तेलने पण जरा शांतता भेटते मग.
आजच आम्ही केस धुतले सुंदर.
बई मग याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही मग उपाय त्याच्यासाठी. चहा काडा वगैरे हा कॉफी.
हे इतके फालतू उपाय नाही करत आम्ही एक छानपैकी आवडतं गाणं एक तो आमच डोको दुख बंद होत.
फायदा आहे बाई आमच्या सारख्यांच तर नाही होत बई.
हा आमचं तसच आहे आवडतं गाणं ऐकायचं शांत व्हायचं.
आमचं तर रोज हे डॅक असतो बाई सकाळी गेल्यापासून तर रात्री साडेआठ पर्यंत येईपर्यंत आहे ना सगळ्यांना ओरडून ओरडून ओरडून पोरींना
आता तुमची रात्रीची ड्युटी नाहीये का.
नाही नाही रात्रीची ड्युटी नाही डे ड्युटी चालू आहे आता सध्या.
दिवसाची.
हा पंधरा दिवस ती चालेल मग त्याच्यानंतर नाईट येईल मग.
मग रात्रीची भूतबीत आता नाही दिसणार ना तुम्हाला.
नाही नाही सध्या आहे ना लग्नाचं वातावरण आहे शाळेमध्ये
अरे वा शाळेमध्येच लग्न होणार आहे का.
हा बिन्नी नावाची पोरगी ना तिचं लग्न जमलंय सध्या चांगलं स्थळ आलेलंय. म्हणुन धरून घेत धुळ्याच आहेरा भाजीपाला म्हणजे गाडी चालवत भाजीपाल्याची चांगल व्यव हा आणि अस भी हा पोरगी आहे ना मग बधीर आहे थोडीशी म्हणजे तेच प्रॉब्लेम आहे थोडासाठी ला बाकी ऐकायला वगैरे सगळ येत.
आणि मग मुलाचं कसं आहे.
मुलगा चांगला आहे पाटील समाजाचा आहे मुलगा.
मग त्याला पण असं काही आहे का भो त्याला पण मूकबधिर पणा वगैरे.
प्रॉब्लेम त्याला काहीच नाहीे ये ते कस हम्म हम्म हम्म. हा ना पोरगी असल्यामुळे आणि पोरगी चांगली आहे सगळ्या कामात वगैरे फक्त
नाही मुलगी तर चांगलेच हो पण मग एवढं मोठं निर्णय घ्यायला खूप असं भक्कम मन लागत त्याच्यासाठी कि चांगला मुलगा आहे सगळं चांगलं आहे.
नाही नाही त्याला आहे ना मुली भेटत नव्हत्या कधीच्या त्यांच्यामध्ये कसं भेट भेटत नाही ना त्यांच्या कास्टमध्ये
बरोबर.
त्याच्यामुळे मग मुली भेटत नो होत्या म्हणून अनाथ पोरगी म करून घेतली असं बी तिला घर वगैरे होऊन जाईल तिच भी व्यवस्थित होऊन जाईल तिला परिवार भेटेल. हम्म त्या हिशोबाने मग शाळेतच लग्न ठेवलेलं आहे सगळं. तिचं सगळे फंक्शन वगैरे करणार आहेत. संगीत, मेहंदी, सगळे एंगेजमेंट सगळ हा.
संस्थेमध्ये पहिलंच असेल ना हे लग्न?
नाही दुसरं आहे पहिल्या पहिलं झालं एक लग्न ती बी व्यवस्थित ती पोलगी तिला बी दोन एक मुलगी एक मुलगा आहे,
पण मग ते असं नाही केलं होतं ना वाटतं कोर्ट मॅरेज का काय कसं तरी केलं असेल ना.
ते लग्न बी धूम म्हणजे धुमधडाक्यातच केलं होतं त्यांनी जुन्या शाळेत होतं ते लग्न ते व्यवस्थित. त्यिच होत सगळा खर्च ये. यांनी डोनर वगैरे काही संस्थापक जे त्यांनीच केला होता मग.
बरोबर
बाकी आता हिची पण जोरदार हा हीची. पण जोरदार तयारी चालू आहे सध्या तिचा बसता आला चांगल्या होत्या साड्या वगैरे तिच्या.
हो का
हा ते म्हणे मग त्यांचा बी देवाचा कार्यक्रम आहे तिचे ब्लाउज वगैरे शिवले जायला. पाहिजे म्हणे, मग तिकड घेऊन जाऊ म्हणजे देवस्थानला फिरायला जाणार आहे त्याच्यानंतर लग्न वगैरे आ बावीस तारखेला लग्न हाय. हा या पुढच्या आठ हो हो पुढच्या आठवड्यातच आहे.
मजा आहे तुमची तुम्ही त पंगतीमध्ये बसून जेवण करणार
मग सगळं म्हणजे बाहेरच बुकिंग केलेलं आहे त्यांनी
हो का
हा जेवणाचं वगैरे सगळं बाकी. फक्त मेहंदीच्या दिवशी तर शाळेमध्ये करायचंय खिचडी. कडी खिचडी देणार रे तने एखादा. हळदीचा कार्यक्रम इथ आपल्या शाळेमध्येच. पण कॅटरिंग सांगितलेली हळदीच्या दिवसाची लग्नाची.
हो का
हो मग मेनू काय काय माहिती त्या. त्याच्यामध्ये काही बघितले नाही आम्ही अजून ना आमच्याकडे फक्त मेहंदी काढायचं हा मी. आम्हाला काम आणि सगळ्यांना हा. हा मेहंदी काढायची आहे पोरीला आणि. काय म्हणता. डान्स बसायचा प्रत्येकाने त्या पुरीला पुरीची इच्छा आहे एक. ही स माझ्या लग्नात सगळ्यांनी डान्स करायला पाहिजे. म्हणून मग कोणता डान्स घ्यावा आमही बघूत बघाात आमचे ते अकराजण आहेत कुठ य एक कुठं आहे एक म्हणते मी नाही करणार दुसरी म्हणते मी नाही करणार
जे नाही करणार त्यांना बाजूला काढायचं जे करणार असेल त्यांनी एकत्र यायचं
हो ना हो ना पण तिची इच्छा आहे की माझ्या लग्नात आहे ना सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे सगळ्यांनी करायला पाहिजे टेज डान्स असो किंवा कोणताही डान्समध्येध्ये तेज डान्सच सांगते. पुढे यायला पाहिजे सगळ्यांनी.
हो.
सुचवा एखादा तें गाणं असेल तरी.
ह तुम्ही तुम्ही माझ्यापेक्षा हुशार लोक आहेत बाबा
त्यांना कंप कंपल्सरी म्हणजे बाकी जे. हे येत ना कपल येत ना त्यांना कपल डान्स सांगितलेला आहे
हा बरोबर
ह आपले सविता ताई झाल्या परत अजून बरेचसे एक दोन कपल आहेत.
हम्म
पवरा सर, पवरा हा त्यांना कपल सुरेश भाऊते बी येऊन जातील स्वातीताई आशी भी नेहमी येत राह ते म्हणून ती बी कपल डान्स करून घेतील हा हा ह का स
ग तुम्ही कोणत्या गानावर नाचणार आहे.
नाही उभे काही नाही सिलेक्ट केलेले आहे अजून आमचं काही नाही ठिकाण फोर इन मध्येच राहाव आम्ही
बरोबर
बाकी पोरी बी मग बेड रेस पोरी असतात त्यांच्यावरती लक्ष ठेवायला मग त्यांच्या जवळ कोणी नसतं बाकी सगळे बाहेरची मंडळी येणारे जाणारे त्या पोर त्यांना बी जास्त समजत नाही बाकीच्याना-
बरोबर
त्यांचं खाणं त्यांना औषधी त्यांच तेच काम आम्हाला
ते काय रोजचे काम आहेत.
हा
हम्म
बाकी जातोय शाळेत आज आमच्याकडे पाऊस झाला? तुमच्याकडे हो पाऊस झाला का?
आमच्याकडे कडक, कठोर ऊन पडतय.
अहो माझ्या आईच्या गावाला बी नव्हता पाऊस म्हणे इकड आपल्या धुळ्यालाच झाला पाऊस म्हण
हम् कुठल्याही प्रकारची आशा नाही आम्हाला आता पाऊस पडण्याची
ते मी पैरून दिलंय पैर निघून गेली सगळी आणि पावसाची वाट बघून बसलेय.
बी पेरणाऱ्यांनी पेरायचंच कशाला मला तेच समजत नाही. दोन पाऊस, तीन पाऊस, चांगले होऊ द्यायचे. पण एकच पावसामध्ये पेरवून देतात हे चुकीचं आहे.
दोन एक पाऊस झाला असेल विहिरीला पाणी वगैरे आलेलं आहे आणि ती विहीर काय एवढी खोल नाही बाई दा पाच दहा फूट किती असेल काय माहिती ती सांगता नाही येत.
बरोबर
एवढंच पाणी बाकी मग त्याच्या त्याच्यावरतीच वीर व्हायला लागले दिलं पहिरून बसली वाट बघत आता पावसाची
मग काय करतो.
ह हो ना पेरणी झाली का यू पेरणी झाली का यू म्हणे ती पेरणी झाली पण अजून पाऊसच नाही तर त्यांचं बी कॅन्सल होऊन गेलं इंकडं यायचं
पेरणी झाल्यावर कुठे येणार होते.
इकड धुळ्याला येणार होते सहज फेरी म्हण सहज फेरी मारून देऊ म्हणे, त्याच्यानंतर कामा लागून जातील त कुठं जाण होईल गुड्डीला बी सोडायला येणार होते.
हा भरं उन्हाळ्यामध्ये बर एवढे काम असतात तेव्हा आपण खूप पळत पळत येतात मग ते
काय करता त्यांचे तेव्हा लाकडू फाटा सगळ जमा करायचं राहता.
हम् बरोबर आहे.
आता होमवर्क झाला इशू च
विशूदादा मोठा दादा य तो आपला
बघा ना, सावचा केव्हाचा हा साऊचा कें्हाचा होऊन गेला तिला आल्याबरोबर होमवर्क कंप्लीट पाहिजे आणि याच येत टाइमपास टाइमपास हे घेऊ ते घेऊ ही गाडी खेळू ती गाडी खेळू
माझ्या साऊला काळजी आहे, त्याला काळजी नावाची गोष्टच माहिती नाहीये.
मम्
माझ्या सवला उद्या मी क्लास चा बाहेर काढते, उभी करते, रडवते, काय करते. माहिती असत ना सगळं की ोर शाळा आहे इकडे विश्ूच्या शाळेमध्ये करा नका करा
फक्त का मॅसेज टाकव.
विशूची कधी पालक मिळावा. विशूचा पालक मिळावा कधी
विशचा नाही अजं डेट आलीसवचा आहे. शनिवारी हाय सावचा नऊ वाजता जायचं आहे सावच्या शाळेत.
हो का.
हा.
बरोबर हा त्या दिवशी मला बोलली ती माझं सगळं मणे चोळामळा करून गोळा करून देऊन दिलं आमच्या मॅडमने म्हटलं का बर्ग मग म्हणे मी हळूहळू चालत होती श सुटल्यानंतर मला.
हळू हळू ते धरून चालता येत नव्हतं म्हणून दिलं गोळा करून म्हणे जा म्हण सांगित. कवाण.
मला वा मला असं वाटलं की ते. तिने बनवलेलं तिला आवडलं नसेल म्हणून गोळा करून ठेवून दिलं का काय.
हा आमला भी त्यात नाही म्हणे व्यव ह ह हा.
बोलली ती की नाही आवडलो होत. त पण मग मी घरी घेऊन येत होती तेव्हा चालत होती. ती तेव्हा हळूहळू चालत होती. तेव्हा मग ना मीसने गोळा करून देऊन दिलं.
आवडल म्हणे. हा दोन तीन फ्लावर बनवले होते म्हणे डग बनवला होता म्हणे मी म्हणे.
हो
अ बाकी म्हटलं तुझ्या फ्रेंडने काय हा. म्हटलं तुझ्या फ्रेंड ने काय बनवलं होतं ग तुझ्या सोबतीची.
तिच्या मैत्रीणी तर खूप बारी बारी बनवलो होतो मने..
हा तेी सांगत होती एवढं परफेक्ट नव्हतं पण बनवलं होत म्हणे तिथी म्हणे.
पण खूप छान छान बनवलं होतं तिने सांगत हो तिना आंबा बनवला म्हणे. त्याच्यानंतर आज. काय बनवलं बऱ्याच गोष्टी हा व्हेजिटेबल बनवले म्हणे. अजून काय बनलं बाई.
ब्रिंजल बनवलं म्हणे कॅरेट बनवलं म्हणे. पूकंबर बनवलं अजून काय बनवलं होत ग साऊ.
ते बरोबर बोलते तेी मस् सांगते. म्हटलं तुला नाही शिकवलं का. नाही शिकवलं म्हण त नाही मला.
हम्म हम्म
कॉलेजला बाईने क्लास घ्यायला पाहिजे ना बरं एक तर पुर.
अह मी सांगितलं हो तर म्हटलं वाटल्याचं शंभर दोनशे रुपये वाढून घ्या तुम्ही म्हटलं.
हम्म.
नाही म्हणे माझ्या पोराकडे दुर्लक्ष होऊन जात. महापोराकडे दुर्लक्ष होऊन जात म्हणे पोरीचा बी अभ्यास घेतला जात.
बरोबर आमच्या दोघ जणांना घ्या म्हणा बाकीच्याणना का घेऊ म्हणा.
हे आपल्या दोघांच जीवन घ्या वाटलं असं म्हटल. त्यांना बी इकडं तिकडं आणि आम्ही घरी असल्यामुळे म्हटलं त्याच्यामुळे ते पोरांचा अभ्यास घेतला जात. नाही म्हटलं मी एवढ्यापर्यंत बोलल परत अजून एकदाच. विचारून घ्यावा लाेल तेव्हा दोनदा विचारला गेलो परत एकदा विचारून घ्यावा लागेल तिला.
हम विचारायचं काय विचार बचारे मणाय.